हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का
हो येतोय येतोय झालं काम वगैरे काम झालं का घरातलं
हो-हो झालं झालं.
झाले जेवला का नाही अजून मगं?
नाही अजून, आमचं जरा एकच टायमिंग आहे.
होय!
हा! बाकी काय?
बाकी काय म्हणताय आणि
नाही सुरू झालं त्यांच रुटीन चांगलं.
घरी सासू, हा. काय झालं?
हॅलो! हा- हा तुमचा आवाज ब्रेक होतोय मध्ये-मध्ये आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये
शाळा सुरू झाल्यात ओ आता रुटीन चालू झालं आपलं शाळेचं
होय. शाळेत जातात का मुलं तुमची?
बाकी काय म्हणताय?
हम्म बाकी काय नाही. पाऊस वगैरे आहे का? पाऊस आहे का तुमच्याकडे?
आजिबात नाही पाऊस.
आमच्याकडे आज पडला सकाळी थोडस पाच दहा मिनिटच पडलं आ परत गरम व्हायलय कडत ऊन पडलं
हा! आधी मुंबईला पाऊस सुरू होतो ना.
आ. आधी काय म्हटलं?
हॅलो!
हा हॅलो! बोला ना.
आधी तिकडं पाऊस सुरू होणार मगं इकड येतो.
आधी मुंबईला येतो मगं तुमच्या गावाला येतो काय?
हो नंतर गावाला येतो.
आमच्या इकडे सकाळीच पडला थोडासाच पडला दहा मिनिट आता परत कडक होऊन पडले असं वाटत. आज पाऊस होईल चालू मगं काही नाही गेला दहा मिनिटानी लगेचच.
आमच्याकडे तर सगळे जण वाट बघतात.
हो ना, तिकडे शेतीची वगैरे गावाला काम असतात ना सगळ्यांची
हो.
शेतीच झाली पाहिजेत ना पेरणी वगैरे.
हो आधी एवढी महागाई वाढली.
तेच ना आता माग हो पडायला पाहिजे पाऊस खरं तर आता जून महिना संपत आला की आता.
भाजीपाला तर कसा भेटणार?
भाजीपाला धान्य म्हणा. गहू, तांदूळ, ज्वारी सगळंच पाहिजे ना.
महत्त्वाचं प्यायला पाणी पाहिजे.
हो खायला पण पाहिजे नाही बाकीच पण पाहिजेच की मगं घर अन्नधान्य पिकलं नाहीतर हो तेच ना पाणी पाहिजे गोष्टी
पाण्याशिवाय काय करता येतयं.
हो! तुम्ही घरीच असत का? हम्म! मी पण घरीच असते मी करत होते, पहिला जॉब आता घरीच असते.
होय का?
हो!
चार दिवस ते गावाला वगैरे येतं का नाही?
येते ना गावाला आता येऊन गेली मागच्या आठ पंधरा दिवसा पूर्वी आले ले मी कासे गावाला.
का?
हा काम होत थोडं माझे
अच्छा.
पण आहेत आमचे पाहुणे कराड ला पण आहेत.
होय का?
हम्म. कराड ते सर्व्हिसिंग सेंटर आहे, मग तिथे आहेत आमचे हे
हो का. चालत चालत काही नाही बाकी
बाकी काय नाही बाकी काय करता मग घरात सिलाई काम वगैरे करता का तुम्ही.
नाही नाही आता घरची च काम शेतीची काम मुलांच शाळेत आणायचं सोडायचं ड
होय हम्म मी करते थोडं थोडं शिलाई कायं थोडं थोडं स्वतःचच शिवायचं
तुमची मुलं हा चालते चालते मोठे असतील.
हो मोठी ये त जॉब करतच नाहीे मुले दोन पण
होय का?
हा त्यामुळे आम्हाला काही शाळेचं वगैरे काय नाही. टेन्शन डब्याचे नाही हो कुठे फिरायला गेलं गरमी किती आहे कुठे जायचं फिरायला. गावाला आले तेवढ दोन दिवस गावाल पण भरपूर ऊन होते. त्यापेक्षा गावाला जास्त बरं वाटते ना इथे तर माणस फॅन खाली टब मध्ये तरी बसेल. गावाला कसलं गरम सारखी लाईट पण जाते ना गावाला सारखी
हा तुमच्या इकडे मुंबईलाच भरपूर फिरायला गावची लोकं मुंबई
हो मुंबईत पण या वर्षी भरपूर पाऊस खूपच जास्त
गरमी तर सगळीकडेच आहे गावाला पण भरपूर गरमी आहे. सगळी लोक सगळ्यांना त्रास होतोय. या गरमीचा वगैरे
होय.
चालतय काय असते माहिती आहे का काय विषय असतो त्याला धरून बोलायच असते पर्सनल चे वगैरे काय बोलायच नसत ना.
नाही नाही चालतय असं काही सांगितलं ना ग्रुप वरती असं काही नाही विषय असत तरी विषय दुसरीकडे जातोच ना आपला असा म्हणजे विषयावरच कुठल्या बोललं पाहिजे असं काही नाही
नाही शक्यतो शक्यतो असं पर्सनल कोणाला कोण बोलत नाही असं. हो तुमच्याकडे काय रेसिपी वगैरे काय? फेमस काय केलं बनवलं वगैरे आधिक महिना होता.
हम्म. रेसिपी असं काही वेगळं नाही असं काही केले अधिक महिन्या
हम्म हम्म.
हो जेवण केलं म्हणजे असं पनीर असं हे केलं आंब्याचा रस केला पनीरची भाजी चपाती भात
करतात हिकडे अधिक महिना वगैरे अधिक वान वगैरे
करतात करतात आत्ता तर ते टी. व्ही. मोबाईलमध्ये बघूनचं ते तर जास्तचं झालंय जे करत नाहीत. करायला लागलेत आता मोबाईल मध्ये बघून बघून सगळ्यांना वाटतं मग करावं म्हणून ना.
हम्म
हम्म केलेलं म आम्हीपण तुमच्याइकडे
आमच्याकडे पण असं सुवासनी वगैरे घालतात अधिक महिन्यात
होय
हा हा देवाला वगैरे जर आपण कुठल्या जात तो इकडं तिकडं
हम्म हम्म तर
बाकी काय आणि
बाकी काय नाही ब निवांत आताच पहिला कॉल तुम्हाला केला
फिरलाय का नाही तुम्ही
आ
मुंबईमध्ये राहता म्हंटल मुंबई तर फिरली का नाही म्हणजे
फिरली फिरली ना मुंबईमध्ये फिरली की झालं आता बरेच वर्ष झालं मुंबईमध्ये आहे ना त्यामुळे ते होतंच ते कधीतरी कोण गावावर वरून पाहुणे वगैरे आले तर त्यांना घेऊन जाताना आपलं पण होऊन जातं त्याच्यामूळे
हम्म आत्ता मुंबईकरांना वेळ गणपतीचं त्यांची काय आत्तापासनचं तयारी
हो हो गणपतीचं बरोबर
चे गणपती
खूप गर्दी असते गणपतीला पमान चढते हं
गणपती वगैरे बघायला जाता का नाही
जातो ना आम्ही पण गणपती बघायला घरी पण असतो ना आमच्या पाच दिवस साचा गणपती हो त्याच्यानंतर मग जायचं म पण लाईन खूप असते गर्दी खूप असते त्यामुळं नको वाटतं ते लाईन जायला दोन दोन तीन तीन तासाची लाईन असते गणपतीला तर आलंच हो लालबागच्या राजाला तर किती गर्दी असते. रात्र रात्र काय काय वेगळ उभे राहतात लोक बारा बारा तास
हे आत्ताच झालंय एवढी गर्दी एवढी गर्दी न
हा तेच म आता सगळंच कुठलं सगळ्याच देवांच हे झालंय आता खूप वाढलंय प्रत्येक गोष्टी बघ ते जास्तचं चाललीये आजकाल सगळीच कराय लागल्यात आता होय सगळ्या देवांच
लालबाग च्या राजाला एवढी गर्दी नव्हती पहिली
म नसायची पहिला हो हो खूप गर्दी असत्या आता
पहिला अस म्हणजे ला लाईन असायची पण लगेचं आपला एक दोन तासात नंबर यायचा. आजकाल खूपचं, हो हो मी पण मुंबईलाच होते. त्यामुळे आम्ही मुंबईचे गणपती वगैरे सगळे पाहिलेत
होय मुंबईला होता पहिला तुम्ही
हो हो शाळेला वगैरे होते ना मी
म्हणजे हिकडचं माहेर आहे का तुमचं मुंबईचं
नाही नाही माहेर नाही असं आमचे पप्पा जॉब ला होते त्यामुळे आम्ही एक दहा पंधरा वर्ष मुंबईतच होतो.
होय यार हम् तेव्हा माहितीय तुम्हाला सगळं हम् लाईन गणपती ना रात्रभर फिरायचं ना आम्ही पण फिरायचो पहिले पहिले नंतरला आता कंटा येतो आता बता लायन
पहिले कशी गर्दी नसायची हो एक म्हणजे हा गणपती बा सगळेच तिथ आहेत ना हा गणपती त्यो गणपती लाल बागचा राजाला गणेश गल्ली
तिथ खूप गणपती हो गणेश गल्ले इथे हा हा कुठे राहायला होतता मग तुे
तेलाचत सांगायचं पर्सनल साध्या कोॉलोर
त्यांनी फक्त काय सांगितले तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरेि ण अस हा हा
असं काय साधं सिम्पल असत काय जे म्हणजे असं दैनंदि व्यहारातलं किंवा एखादी रेसिपी प्रवास घरे साधं बोलायचं
हा ह
तेच आम्ही आमच्या पप्पाने आम्हा सगळं मुंबईला आम्ही सगळं पाहिलंय म्हणजे अस महालक्ष्मी दवी म्हातऱ्याचा बोट राहण्याची बा
सिद्धिविनायक
हम्
हम्म आम्ही पण भरपरूया बघित आमचे पहिले पावलं हो पहिले पाहुणीसारखे या्यायचे ना आमच्या गावावरून त्यावेळेला मग नवीन आले की कोण चला घेऊन त्यांना कोण नाहीला गेल दाखवायला दाखवायला मग जावं लागतं ना त्याला घेऊन म पहिले पहिले सारखं या्यायचे आमच्याकडे पाहुणे नवीन नवीन असताना
खरा मग त्यांना मुंबई दाखवून आणूया
हो मग तेच का सिद्धिविनायक महालक्ष्मी म्मा देेवी तर जीव चौपाटी सगळे ठिकाणं जाया घेऊन जाय लागत ना
त्यांना फिरवाय लागतच चालते बाट काय ना म्हणतय
बाकी काही नाही झाले दहा मिनिट मह तुम्ही कराल मला कॉल
हो हो मी करते की तुम्हाला कॉल एक पाच दहा मिनिटां नंतर करते कारण काय होते माहिती का लगेज ला लागत नाही
बर बर चालेल चालेल ठीक
म्हणजे आधी मी साधा कॉल करून सांगते मग तुम्ही ऍप ओपन करा
हो हो चालेल चालेल ठीक आहे चला हो चालेल चालेल चाला थँक्यू बाय